हॅलो हॅलो हॅलो
तेच ख्याच
हॅलो
हॅलो
हा बोल
जेवलीस
हम्म लवकर आवाज येत नाही ग वीस एकवीस मिनिटां नंतर आवाज येते
होय
हम्म ह तू जेवलीस
किती दहा मिनिटं बोलायच असते ना जेवलो
असं काय दहा मिनिट नाही काय एक मिनिट बों ठलत रे पण चालते
खरं दहा मिनिटं बोलल तर वहिश म्हणाल की जास्त पैसे भेटते
यार तीच कॉल करायची चल्टी
बाघ की
ती स्पॉल कुणान कुणा करायच दहा दहा मिनटे काय बोलायच कुणा सध्या
बाकी तर
बघ तीनशे मिनिटं तीनशे मिनिटं म्हणजे किती सांग स्ट्राईक सू पा तास बोलायच
पाच तास
हम्म माझ हेच
काय करलंस सहाव
हम्म
काय करलंस मी घरात
झोपो नव्ह मुलकून द्या आम्ह
मुणको मुणको
मी आज कोण जेवलो
हा काय म्हणतेस
कोण गं मी पण जेवलो म्हणलोमी पण सानिकाला ते पहिला फोन केलतो बघितल पहिला करूया म्हणलो आहे सुमू नसतोय गं फोन घेऊन जातोय
कुठे जातोय
यचल त्या इंचलकरज क्लास ला जातोय
आा तेब
टॅली पण लावलाय तसच टॅली
टॅली
हम
हम्म चालतंय की पती पण लावल्या टॅरीचा क्लास
होय लावल्या की प्रती पण कुठं
घरचे कुरुंदवाड लागल्या कुरुंदवाड
कुरुंदवाड लावल्या
हम
ह
मग
काय घरात काय कराल्यास
चाललय महेश काकांच्यात
कुठ
इथे चौकात इथं
एम आर पाटलांच्यात
नाही नाही घुमते त्यांच्यात
चात
घुमते घुमते
हा ते मीच की
काय काय करायला ते मोहित्यांचं दुकान होत जुन पलीकड तिथेच नव्ह हम
तिकडं गणपती मंदिरकडं
तिकड हाय कुठं हाय
तिथे ते नवीन काढल्यात ग एक म्हणे माहे स्वकंद्रम महावीर सेवा केंद्र नाही अस डिजिटल सेवा आहे
हा
हम् तिथे चाललोय
हम कधीपासून झाल्यास
एक तारीख
आ
घरात बसून
होय कितीलाच आहे किती ते किती असते
नऊ सव्वा नऊ ला जातोय एकला येतो आणि तीन साडेतीन जावून सहाला येतोय.
हम् किती दितो म्हणल्यात?
हा बर स्टार्टिंगला एक महिना पेमेंट कमी देतो म्हटल्यात
हा
म तिथंन पुढं तुला परफेक्ट झाल्यावर आणि वाढवतो हा म्हणला तोपर्यंत चाललोय दुसरीकडे बघाय लागलोय. तोपर्यंत च चाललोय
ह् इचलकरंजी बघून येऊया काय?
एका ठिकाणी गेलेलो म्हणजे ती सोनाली चालीया एका ठिकाणी
हा
तिथे गेलेलो मग एक तिथे सात आठ आठ हजार रुपये देतो ये म्हणलेला दोन दिवसान सांगतो म मणी गेलोच तिकडं आणि ती सोनाली तिथं ते ऑफिस होत एम ए एक्सेल असतंय बघ डेव्हलप करायच होते मग सोनाली म्हणालती सर विचारालती म्हणून काल
हा
माझं मी दोन दिवसांनी येतो म्हणलं
हम्म जाणार का म मी पण येतो?
यार तीथं हे म्हणजे असं हे कोडिंग करायचंय गं बसू.
हम् मग ते सोनलीला जमालेय?
सोनाली कोडिंग करत नाही. तिचं डिजिटल मार्केटिंग मध्ये काम आहे रीलस तेण एडिट करायचं आहे. मला मेन कोडिंग नको आहे कोडिंग पासन तर मी लांब पळाले.
ह्.
म्हणून सर विचारायलाय खरं जाईना.
हम हम. बघूया दुसरीकडे हम्.
ह्म मग
सुट्टी नसतीया काय तुम्हाना
असतीय कि संंडेला
हम् मग संडेला कधीच बघून येऊया काय इचलकरंजी ला
तिथं कह कोण काय तिकडं पण संडेला बंदच असणार की गेलं तर काय म्हणजे सोमवार मंगळवार आशा ताईंना जायला पाहिजे.
ह्आ.
ल्याला परवडतो नाही म्हणजे सोड बंदच असतंय
बंदच असतंय होय.
हम्म. सृष्टी काय करालीया काय माहित सृष्टी पण काय? हे कॉलेजच काय विचारलं का नाही मग ऍडमिशनच
कॉलेजच ऍडमिशनच अजून ते कॅपराऊंडच निघलं नाहीच आहे भरायचं फॉर्म
ह.
ते ह्या एंडिंगला भरणार एंडिंगला चालू होणार आहे वाटते या महिन्याच्या मग तिथ ना ऍडमिशन मग लय लाम अजून दोन तीन महिने
कुठल्या कॉलेज ला करणा
कुठे मिळेल तिथं आता बघूया. डि के टी ला मिळ. डी के टी ला मिळतय का नाही काय माहित.
मिळतय की ह.
अ ते अजून ऑनलाईन यायचंय.
व्हॅलिडिटी म्हणजे
जात पडताळणी
हा हा हा.
कोमीच काही निघलं नाही वाढत.
सानी हा तेनी आहित मेन कर्नाटक स्टेट च. इकड त्यांचे काय कागदपत्र पण नाहीत म्हण
हम्म मग ब्लॅकने सांगायलात एक लाख वीस हजार.
हम्म. थोड पैसे देऊन कॉलेज आणि ते आणि काय ते काडा परत मग आणि कॉलेजला काय ना काय तर भरायचं असतय.
हम.
त केस दिली तर चालत नाही म
होय. लय काय काय आहे सोड म्हून त्याला बुद्ध्याट काढू पण माझ मला बास. झालं
पण मल्यांचं चांगलं असतय
आं
अशा वेळी ओपनवाल्यांच चांगलं असतय
खरं डोनेशन लय भरायला लागत ग पंचाहत्तर हजार
को मग डी के टी तेन को म्हणालती एक दिवस मी शिल्पी जाऊन विचारून येणार आहे म्हणून जाऊनला
नाही अजून कुठलं उद्या काय कार्यक्रम आहे वाटतं ते काय माहिती सगळं सांगणार आहे कॉलेजबद्दल प्रेसिस्टंट
हम म विडिओ कॉल का केेल्यास तूच की शानी आहेस
मी कुठे केलंय ग आपॉप झालय वाटत
तेच ग कानाला लागून ते ऑप्शन ला टच जात होतय
हम्म हम मी म्हंटल कुट वाजली इथ वाजाली
मव नोडय
मग आणि काय हॅलो हॅलो हॅलो हॅलो
होर क आहे
आवाजी ना काय
तुझं मला यालंय माझं तुला येणार
हां गाई का म्हलती
गई काय बोललीस खरच लावली नाही
परवा लावलेली ते तच्या नवऱ्यान चुकून फोन लावलेला वाटतं माझ्या फोनवर अ मग ते सांगायला फोन केल ती बुधवारी बघ बाजारात आलतो तेव्हा
ते बर्सक ज्यत म्हणजे बारस झालं पावलेली काय वा
झाल्यावर लावलेली
काय म्हणा
काय नाही तिच्या नवऱ्या तिचं सिम कार्ड तिच्या नवऱ्याच्या फोन म घाल मग चुकून तिचा नवरा कुणाला लावाल तर ते मलाच लागल
हम्
मग ते सांगायला फोन केले ते चुकून लागलय म
आम् का बोल
काय नाही बारशाला आल नाहीसा कधी येत अस या मी बोलवत नाही म्हणले आणि ठेवली की
ह जन्हा
हल्ला केलात काय
झाला
हम हम
वा
आवाज येणार का तुझं,